थँक्यू हॅलो हा गिर बाई आवाज येतेय का?
हॅलो-
हा हॅलो- आवाज येतेय का? हॅलो ह हॅलो हॅलो हॅलो
हो
आवाज येत आहे का?
हा येतोय आ आता आमच्या इकडं रेंजचे प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे आवाज नाही येते ना आता येतो का?
हा येतोय. तेच तुमचं तिकडच का रेंज प्रॉब्लेम हा येतय आहे. हा आता आवाज बरोबर येत...
हा येतोय ना काय करून राहिली.
काय नाही बस- मूलाच! तुम्ही हॅलो.
हा रीमा.
हो
आवाज येतोय ना?
हो हो
आज काय काम केलं तु
काही नाही ते मुलांच लस करणाच डाटा भरत होते. काय नाही. काही कुठच गेलेच नाही मी- हॅलो, अ ऐकू येते का?
तुझा आवाजच नाही नीट येते मोठ्याने बोलना!
मोठ्याने बोलत आहे ना! नाही येत का
काय नाही आज मी तू काय काम केलस.
काही लसीकरणाचा डाटा भरत होते मुलांचा.
हा
तु
मी आज- वडगाव ला गेली होती आरोग्य तपासणी होती. होती ना,
हम हम्
ते दोन वर्ष मुलां चा आवाजानुंच घेतलं.
हो हो.
दिली गृहभेट दिली आणि तिथंच होती मी वडगावलाच आज.
हो तेथच थांबले होते का?
आ
तिथंच थांबले होते का असं?
हा तिथंच होती मी.
झाले मग
हा आ.. ताच आली घरी आणि येऊन आता जेवण केलं. आणि घरात लं काम पण असच होते मग. ते थोडंस आवरलं.
हा.
हा गोदडी शिवायची होती म्हणून थोडंसं गोदडी शिवत बसली होती आता.
असं
हा.
तु बाकी एकच शिवून घेतली
हा बाकी आहे ना. रात्री थोडसं अ म्हणजे रात्री आर्धीच बाकी होती रात्रीचीच शिवून राहिली, पण दुसरं काम येऊन जात ना मध्ये मध्ये मग राहून जातं.
हो हो हो.
हा.
दादा ग बर यासणी
हा बरे आहेत ते पण
त्यांनाच घ्यायला बोलावलं वडगावला ते मोटरसायकल वर आले. ग्यायला मला मग आली त्याच्याबरोबर
हो जेव मग काय केलं तू आता
जेवण का आज उडदाची डाळ आणि मकाची बाखर केली.
हो.
तुझं झालं
लसीकरण झालं? हो झालं हो
की आहे.
बाकी य का हम् तुमच्याकडे पण विजत आहे का के हो ग्या स बाजी
शेवगाची बाजी का हा ना चांगले आहे ना मग शेवगाची बाजीमध्ये जास्त प्रोटीन आहे ना ग
हो मला पण आवडतात ना शिग शेवगा हो खूप म गररोज खाल्लं तरी
हा ना त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे तर रोस खाल्ला तरी बरं पण आप आपल्याला काही रोज नाही भेटत ना ग ते हम्म विकत घ्यावे लागतात बाजारातून आता बगबाजीपाला पण किती महाग झालाय ना
हो हा मंग झाला ना महा वीस रुपयाच्या पावशात
मग वीस रुपयाच्या पावशरज ना ग
हो अ तुमच्याकडे पण आहे का व्हजिट
हा अभजिित का आज का
नाही ग आज उ द्या
हा ह आहे ना असं सांगत होती मॅडमांनी मेसेज पाठवला एक की विजिट आहे कुठं जायचं नाही म्हणे घरीच राहायच अस मेसेज पाठवले कल्याण मॅडमनी रंजना मॅडमनी
ना मॅडम हो आता कुठ ते मान मुडीला थांबले असं सांगत होते मॅडम मी म्हज मेळ मान कोल लावला होता सोनाली मॅळमांना हो त्यांच्याशी बोलली हो वि्हजिट ला आलेले येतेून
ह मानमोड्याला आहे का ते ह जुन्या गावातच वजिट आहे ना
हो जुन्या गावातच सांगत होते ना बेंगलूर हो येणार काय सांगत होते सांगता नाही त्यांचं ह पण होत तयार करून राहाय असं सांग त्यांना सांगून द्यायचं आपल्या स्मतेचं नाव यता त्यांनाही म्हणजे यायला पाहिजे बोलता म्हांजे हो ते काही दिले होते
हा बेबी
होर नाही बेबी हा बेबी किट्स ते जास्त ते काही नाही विचारणार पण
किचन गार्डन विषयी
ह किच हो किचन गार्डन विष विचारणार साग भाक त्या ची यादी हो यादी काढून ठेवायची त्या हो त्या बेट दे ना ना पंचवीस लोकांना त्यांची फां दरणार असं काय सांगत होती
तुला किचन गार्डन किती लोकांच दिलं होत? हा ना बाई माझे
पंच्याहतर पण पंचवीस म दोकांना बेट देणार असं काय सांगत होते ते
अस पंचवीस लोकांना बेट देणार आहे ते
ह. जुन्या गावांमध्ये आणि या आपल्या म्हे इथ नव्या गावांमध्ये का पंधरा का काही सांगत होते? हा.
तुझ्या ब्रदर माताच्या प्रोटी हाडल्या गेलं का?
प्रोटीन स मला नाही जमत ना ग नाही.
तस. रोटीं सगडळा ते बाखेऊन जात.
अजून काही नाही काललं प्रोफिनच मी काही नाही अजून म्हणजे काढायचा प्रयत्न पण नाही केला ना मला पण - - म्हणजे कोणच - - हो जोड ना शिक वलं तर येऊ जमणार पण तसं काय - - कोणीच नाही नाग अजु - - मॅडम नाही. मॅळ मना पण - - तेवढ टाईम नाही शि - - कवायला नाही तो आले असततेस
हा. मला पण मॅडम - - पाच दिवसाची मुदत दिली आहे. पाच दिवसात सगळं प्रोटीन काढून दे असं सांगत होती.
आ साधा कपी जा
दुसर काय काम असत ग तुझं - -
हम्म.
काही नाही आज घरीच होती कुठच काही नाही गेलीच नाही मी पण हा - - पण हो. हं. ड्रेसिंग साठी गेले तिथे एकाने
ह चांगला हात का आता
आता थोडा बरा आता बर आहे इतक्या दिवशी म्हणजे इतक्या दिवस त्या हाताने जेवत पण नव्हते काल पासून जेवते त्या हाताने उजव हाताला आहे ना हो ते हाताने लिहते पण आता लिहून घेतल थोडं थोडं लिहायला पण नाही जमत हो बहुतेक हो दवाखान्यात गेली होती ड्रेसिंग साठी तिथंच टाइम झाला गर्दी पण होती ना खूप ह् ते म्हणजे पवार डॉक्टर आहे पवार डॉक्टर येता ना ऑपरेशन साठी का
हा कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन झालं तुझ
जमध्येध्ये
हा
हा बोलखड्या रस्त्यावर
आहे का हा.
हो.
हम्म.
बरं झालं बाई ऑपरेशन झाल नाहीत खू त्रास झाला असतां मला.
हा ना बरं झालं हम्म.
म्हणजे लिहते ना म्हणजे खूप जास्त तर लिहायला लागले ना हाताला मुंगे येऊन लागतात मुंगे येतात हाताला हम्म हां. हो नस मध्येच ना.
हम्म
खूप जास्त टाइम पण लावला होता ऑपरेशनसा ते अर्धा तास लागला हो. दादा का शेतात गेले ते मक्कीच काय सांगतात ते, बोळायला गेले ते. मक्कीचे लव मक्की लावण्यासाठी हो. हो मक्की लावायच. कोरड्यामधून मक्की लावून देऊ ना. तस चांगल राहणार, पाणी पडल्यावर त्रास होतो. हा ओ कोरड्यामध्ये जर लाव चांगलं राहता पावसा भिजून जातायच मग त्याला असं. करावला ला त जास्त त्रास होतो ना म.
हां.
हम्म्म.
मक्का बियाणं पण आणलं गेल असेल ना मग तुमचं?
बियाणं का आणलेलं असेल ना मी काही नाही अजून घरी गेलीच नाही. इथच हाये कपाशी त नई लावलेलीय. नंतर लावणार नाही नाही नंतर लावणार कपाशी त पाणी आल्यावर. हो क कमी पाणी विहिरमध्ये. पण हाव वर्ष विहीर खोदली गेली. पाणी जरा कमी आहे
हो.
म्हणून काय काहीही नाही लावली. कपास. आता पाणी -पाऊस- ओढल्यावरच.
हा तुला किती मुल आहे ग? अरी वा तुझं मुलं- तुला मुला मुलं किती आहे? दोन का?
हो दोन आहे. मुलगी नाही. दोन मुलंच आहेत हो ऑपरेश शिकतात ना, एक सातवीमध्येआहे, एक, एक आता पाचवीमध्ये जाणार.
हा कीती ती म्हणजे कुठे शिकतात?
एक एक अमळनेरला आहे.
हा.
आणि एक ईथ गावामध्येच जातो.
अस? हा चांगलय. किती वर्षाची मुलं आहे तुला?
एक अ -अ बारा तेरा वर्षाचा असेल तो. लहान तो नऊ, दहा.
हा.
तुमचे-
अंम्म?
तुम्ही हो हो चालेन.